हॅलो!
आ आवाज येत नाही. येतय हा येतय की.
काय कराल्यास?
काय नाही इकडं आलोय सांगलीला.
छान जेवला काय नाही मग?
होय जेऊन बसलोय.
लवकर.
हम् साडे तीन वाजले की.
माझा घ्या प्यायच टायमिंग झाला आणि.
होय.
चहा तेन पिला का नाय.
हम्म चाहा नाही आता नंतर चार पाच वाजता घ्यायचा.
मग तिकडे पाऊस तेन कात आहे का?
नाही नाहीई इकडे पाऊस.
नाही इकड पाऊस पाडा लागला ना.
हम्म.
अस पाऊस पडायला आहे उन यायल आली आता वातावरण मस्ं एकदम अ काळपड झाले.
हा इकड पण आभाळ ऊन दोन्ही आहे.
हा हा मग ह आजारी देईन पडतातना ह्या ह्या होताना.
होय.
ह म तब्येतन सांभाळा.
होय होय.
पुर्गीचे पण सांभाळा.
होय.
ह हा मग काय आज. निवाताय म सांगितलं का नाही तुम्ही भाऊजींना. क फिरायला जायचं होत ते.
अ नाही काय बोलले अजून त्यांना.
ह विचार एकदा विचारशील का नाही.
हम. हो विचारायचंय तू सांगितलंस ना बालाजी देवस्थान छान. म्हणून मग मला पण जायची. छान झालेल्या मग विचारतो की त्यांना.
हा तरी तिकडे नाही झाले तरी आपण दुसरीकडे पण जाऊ शकतोय ना. त्याच्या आधी दुसरीकडे. कुठेतरी जाऊन ये धबधब्यान आता कसं आहे धबधबा्यान बघायला खूप बरं आहे ना आता.
होय होय.
हा पण धबधबा बघाय र चालूय की आपल्या. हे लांब नाही आपल्या इथेच आहे राऊतवाडे म्हणून एक धबधबा आहे. नाही सवत कडा म्हण काय त्या ठिकाणी सात धबधबा आहे. हा मग त्या ठिकाणी जरी गेल तरी बाहेर आहे ना ते
हा हा चालते.
इकडं जा सगळेजण जावया. दिदी त्यांना पण बोलूया दीदी त्यांना सांगतो.
हा.
हा त्यामुळे जायच सगळे कस आहे. सगळीजण फॅमिली गेली का नाही बरा असत ना.
होय होय फोर व्हीलर हे काय?
हो फोर व्हीलर आपली करायची नाही मोठ. ती तवेरा गाडी तवेरा म्हणून एक गाडी आहे.
हा.
हा त्या गाडीने जायाच ना म्हणजे किती दहा जण बसतात.
हो होय जाऊया की.
हा म्हणजे दहा जण जरी गेलो. ह ज आपण दहा आपल्या घरातले ज आपल्या घरातले दहा जण तर आहेत.
हा हा
हा निवांत दहा जनी जरी गेलो तरी बर आहे ना.
हो ह.
हा हा हा. मव्हा जायचं मस्त ब करू. बाहेर आपण जेऊन नाहीतर वाटलं तर आपण बाहेर जेवून केलं तरी पण चालत.
हो चालते खूप मज्जा येते तस सगळे असलेत ना खूप मज्जा येत.
हा मग. बाहेर जेवण करायचं आपण करायचं आपण खायचं बाहेर येणार दे.
होय होय.
तर एक असं. पार्टी पार्टी केल्यावर होते ना.
होय.
हा सगजण जा भावाला मोठ्या सांगितल्यालो ह. तेव पण बघावा म्हणला तेला पण कामाच्या ह्याच्यावर म्हणला.
हा त्याला का दिसा सुट्टी असत्या.
त्याला रविवारी काय तर सुट्टी असते. हा मग तो सांगतो म्हणताय.
हा.
ह जर तव म्हणला रविवारी जावया. म्हे रविवारीच्या आधी जरी गेल असतो तर आ मला सुट्ट्याच्या सोमवारी येत.
ह.
भाऊजींना पण कधी असते रविवारी असते का? हा मग शनिवारी काय करायचं रविवारी संध्याकाळी जायचं. हॅलो!
हा जाऊया.
हा रविवारी संध्याकाळी जायचं. आणि सगजण हे करायची.
या.
ते
हो कुठे आहेस तू कसला आवाजला. होय आता वारी चाल.
हा आरे. इथ ते बिरदेव बिरदेव विठ्ठल बिरदेव एक मंदिर आहे ना. त्या मंदिराची पालखी चालली आता. आताच ह पंढरपूर ज वारीच ते झालं की आता. आ तर पंढरपूरची वारी जवळ आल्या ना यात्रा. आता विटल वेे पाया म्हणजे चालत जातना यात्रा ना.
हा.
हा त्यामुळे आता सगळी लोक जातय
होय हो
हा हा तुम्ही जाताय गेलाय का नाही पंढरीला
आम्ही गेलत गेल्या वर्षी
गेल्या वर्षी खूप भारी हाय ते देवस्थान
होय होय खूप भारी खूप गर्दी असत्या एवढी गर्दी असते कि देवाचं दर्शन लवकर भेटत नाही
म ह्या ह्या ह्याच्यात तर मग काहीच मिळत नसणार
आम्ही याच पिरियड मध्ये गेलतो त्यामु आम्हाला तर काय दर्शनच नाही भेटलं मुखदर्शन घेतलं आणि आलो
हा मग ज जरी दर्शन तेवढं जरी मिळतय
आम्ही कस लगेच जायचं या हिशोबान आलयत गेलोतो ना
एक दिवसासाठी गेलंत होय
हां सकाळी गेलो लवकर आणि संध्याकाळी सगळं फिरून वगैरे आलो
हां हां हां म्हणजे लगेच आलात
पालखीचं त्यानी दर्शन घ्यायला माणसांची खूप गर्दी असते ढकलाढकली चेंगरा चेंगरी करत्यात
होय लहान मुलांचे खूप हाल होतात
होय
हां हां तरी बणू का तुम्ही गेला म्हणल्यावर कठीण आहेसा एवढ्या गर्दीत जाणं म्हणजे
होय त्यात ही मुलगी कोणाकडे जात नव्हती
हा मग तु एकटीच तुमच्याकडेच होती मग
हा थोडे घ्यायचे आणि रडायची मी दिसल की नाही ते नव्हते आले नव्हते
तेनि अली न्हवतीत होय हा हा म्हणजे तुम्ही तु फक्त तुमची घरातली सई केलता
ह आमच्या घरातली म्हणजे सासू सासरे
हां
मी माझी जाऊ तिझी लहान मुलगी माझी लहान मुलगी
हां त्यांना पण एक मुलगी आहे
त्या घराजवळच्या शेजारच्या या दोघीच
हां हां हां हां चाल चालतय
हो एवढी जण गेलोतो
हां कशा नी गेलत
हां गाडी केली होती की
हा मो हा मो मोठी गाडी करून गेलात व्हय किती जण होता सा तुम्ही
किती जण चार आठ नऊ जण तर होतं की,
एवढे जण गेलतासा
होय
होयं किती खर्च आला मग तुम्हाला
खर्च काय सासू स सासऱ्यांनी केला
हां हा हा हा म्हणजे त्यांनी केला तुम्ही फक्त बसून गेला असा हा हा हा
हं त्यांना त्यां पण घेऊन जायचं होतं पण यांचं काम होतं आम अचानक ठरलं त्यामुळे गेलो आम्ही
हा हा म्हणजे सकाळी गेला आणि संध्याकाळला आलात व्हय
हं
हा हा चाल चालतंय एक मिनटं हां